हॅलो हा येतो ना म हा काय म्हणतो त्या ज्ञानूची का गमत
आहो तिला मी म्हटलेय की म आता अशी पण तू बोलती तेे तर मला त्या मी त्याच्यावरून कॉल करू म्हणती करूच नको मला कॉल मी ती ॲप बंद करून टाकलीय ना असं केलंय मला टाइम नाही त्या पर ते टाइम खूप लागतो त्या टाइम करायला. माझ्याकडे एवढं टाईम नाही मला नाही करायचं माझं एवढं जनरेट एवढं एवढं पैशासाठी तिने म्हणजे मला कॉल दिने मला काल कॉल सुद्धा नाही करून दिला. म्हटलं जाऊ मला पण टाईम साध्या कॉल बोलायला मग मला तथ तमगाशी करायला लागेल का तुम्ही ते कॉलशिवाय बोलते नाही म्हण आता. मग तुम्ही तर कॉळशिवाय आता बोलती नाही म्हटले माझं पण काम चालू आहे गं! मला पण कॉल येतोय म्हटले ठेव का म्हटले म तू जरा एवढं एवढं ठीक आहे दोन कॉल नाही करू शकत माझ्या सगळ्यांचे झाले. आता मामींचे पण म्हणजे चार कॉल झाले मी तुम्हाला तु् बोलले बोलले आपण कॉल करतो मग मी नाही करत आता.
नाही करत ती माझ साध फोन सुद्धा नाही उचलत तिला माहितीय आता या म्हशील कार्या अँपवर या आस. आता त वेळच नाही राहिला भा तिला पण पहिलंही तिने माझा एक सुुद्धा फोन नाही उचलेल तुम्ही तिकडं होत प
हा
सामान गावला त्यावेळी ते बोलणं झालं नीता कॉलवर.
पण एकदाच बोलून घेतला एकदाच त तिकडून कॉल करून घेतला मला. परत तिने कॉल पण नाही आता तिला मी म्हटले काल तर आगा आपण बोलतोच आहे ना तर करू. होन मला लिखण काम वगैरे खूप आणि मला इकडून फोनमध सिनेमा माल टाईनण एवढ द त्याचा एक दीड तास लागून त्याला बोलायला ना अस तस. इतक्यात कुठे मिनिट जाते आपल्या तर कळ तीनही दोघींचे
मग इतक्यात पटापट कॉल होऊन जाते.
मग आणि ती म्हणे मला नाही करायचं माझं ते ऍप बंद करून टाकलं. हा नाही म्हणे मला काही गरज नाही ते म्हण थांब तुझे आठ हजार जेव्हा येऊ दे. तर मी तिला म्हटलं तु माझ्या ते असं असं ड्रेसचं पण असं झालं. तर का मी तिच्याशी काही बोललीच नाही माझं डोकं उठलं मी तिच्याशी काही बोललीच नाही त्याच्या दिशी. मग मग ती तू एवढा हजार रुपया सा हे करते का तुम्हाला म्हटलं आगं मी त्यां तो शब्द पण नाही तुझे ज मी जर तुझी घातलाय अस तर तुम्हाला किती बोलली असते.
हा हजार रुपय काय कमी दि दे
मग म्हटले मी एकीकरण तुला काय काम?
कष्टाचे पैसे असल्या चुरचुर चर होतीस ना माणसाला.
मग म्हंटले तुला काय नाही वाटत बोलायला म्हटले मागच्या बेसपून आमचे गेले होते तेव्हा तुझे नव्हते जाईल. तुझी आत्ता पहिल्यांदा गेली ते पण
हा
मग म्हणे असा तर तुम्हाला हजार रुपया वरून एवढी करायला लागली. असं तस म्हटलं तसाच विषयच नाही तू जाऊन बघ आता. म्हणे जाऊन बघ म्हणजे तिथे किती काम हे करायला लागतं. तिथं हेन ते येन असं तस सांगायला लागल म्हणे मग कोणतं काम करायचं म्हटलं होती तर कष्ट लागणारच कष्ट तू जर म्हणते का हेच मला एवढं झुकायला लागतो तिथं पळायला लागतंय का इकडचा वर्गातून तिकडं असं होतं का आधी वर्ग इकड बसायचे तिकडे बसायचे. अगं म्हटले पैसे पैशासाठी माणसाला कुठं काही किती जीव काढायला लागत. कुठं काढाय लागतो. हा आणि म्हणती कशी आहे की मला त्याच्याशी काही घेणंच नाही. पण एवढं दमायला लागतंय मला दिवसभर. मग तुला कोण देणारी फुकट घरात बसून.
हम्म, मग काय नाही, तिन स्वभाव तिचा शांत जर ठेवला ना नारमायनं जर वागली ना तर होईल बाई, ती जर तिथ ही तसच करायला लागली तर मग कोणी नाही ऐकून घेत हो बाहेर.
तिथं काय चालणार तिथं स्कूल आहे ते काही अशीे याच्यात त्याच्यात जायला. कामाला का नाही बाई नाही असं,
माझ्या भावाचं असाचे बर का एक. माझा सगळ्यात लहान आहे, ना तो जुळ्यान मधला लहान ना. तो तसाच त्याला असं वाटतं मी ऐतं ऐतं द्या मला.
हम्म
अजिबात म्हणजे जीवाला कष्टच नाही करायच्या असं तरा आहे. आयत कोण देत.
आयत कोण देणारे, आणि तिला त्याची किंमत नाही कळली. त ती म्हणती जाऊ दे, मरु दे, जाऊ दे म्ह म्हटल ठीके. मी बोलली पण नाही, ती आम्ही तिच्याशी काल पण एवढ, तेवढ पुरतं तेवढ बोली. ठीक आहे म्हटलं, मला तस येत पण नाही मी तुला लगेच दुसऱ्या दिवशी पण कॉल केला लगेच.
हा
ति नाही केला तु नाही केला ति नाही नाही, माला नाही बोलायचं. त्याच्या अस तस मी बंद करून टाकलीय. त्याच्या पुढे टास्क आहे. मला तेवढं येण्यासाठी आणि हे करण्यासाठी टाइम नाही अजिबात पण हेन ते, सरू मावशी म्हणे तुझे एक कुठं केलेले तिचे, कॉल फक्त किती तरी पंधरा कॉल झाले तिचे.
पण मग ते तीस कॉल तीस कॉलचं टार्गेट आहे सगळं.
हम्म, ती म्हणते आता मी बंद करून टाक. हम्म ती मुद्दाम म्हणते की, मग आपल होत आले ना ती म्हणती, आता मी यांचे होईल यांच्याक पैसे त्याच्यामुळे ती आपल्याला पण नाही हे करून देणार असं आहे तिच.
सहा, चार कॉलस तुम्ही म्हणता ना, पण नीतु मामीला माझे सहा कॉल झाले आज.
हा मावशी म्हणे होऊन जाईल काय टेन्शन नका घेऊ.
हा ती म्हणे लावून पाहू उलट नितू मामी ना सारखी मला म्हणत राहती कॉल करा ओ मला. म्हणजे तिला काळजीच अशी काय माझे कॉल झाला पाहिजे.
मला पण फोन करत राहत्या त्या तुम्ही कॉल करा, तुम्ही मला कॉल करा.
करावं होतंय तोवर करून घ्या पटापट.
तेच ना माझे काही नाही आता माझे फक्त चार कॉल बाकी राहिले आता.
आहो पण लगेच पुढच येताय परत साक्षी.
पुढचे येताय का लगेच?
लगेच पाच पुढचे येतात, तुम्ही आता पाच कम्प्लीट करा पुढचे लगेच पाच येऊन जातील तुम्हाला.
हा, म्हणजे आता पंचवीस तिथं दाखवता आहे पंचवीस. पंचवीस मधले एकवीस वा झाला.
तुम्ही तर माझ्या ही पुढे गेलाय मागून येऊन.
हा मावशी म्हणे, आम्ही दोन महिने लावली सस मावशी बोली. आणि तू एवढी फास्ट मध्ये एवढी कॉल केले, मी हा म्हटले मी बोली
व्हॉटसअप मॅसेज आलाय व्हॉटसॲप मॅसेज इले फोन अ फ्रेंड टास्क तुम्ही वीस तारखेपर्यंत कम्पलीट करा. आणि पुढचा टास्क तुम्हाला लगेच दिला जाईल आणि तीन महिने ना
हम्म
तीन महिने फुल काम राहणार याच्यावर.
अच्छा!
तीन महिन्यामध्ये तुम्हाला पैसे कमवायची भरपूर मोठी संधी आहे असं डायरेक्ट मेसेज आलेलं आहे आज
किती पैसे आहे ना याच्यातून नेमके एवढे
ह पैसे मला आले नाही नाऊ नेमकीे तीनशे पंचावन्न रुपये दिसतेय पण ते बँकेत पडले नाही अजून
नाही पडले का?
हम्म हम् तुमचे आलेय का
हम आव माझ्या अजून दिसतीच नाही म भावशी डली फोन केला होता ते मग आताशी दोन तीन दिवस झाले तुझे कॉल पण जास्त झाले होईल म्हणे अजून चार पाच दिवस दिसणार नाही म्हणे नंतर दिसून जातील ना डायरेक्ट येेते
मला तेच सांगत तू आता माझे आता हे पंधरा कॉलचं टार्गेट होईल समजा आता
तुम्ही न बँकेचा नंबर कोणता दिलाय
माझ हाच महाराष्ट्र बँकेचा
पण जेथ जास्त पैसे असेल ते काढून आण आधी बर का तसं टेन्शन नाही त्याचं काही पण मग काढून ठेवलंेत आपल्यासाठी चांगलं
लई नाही पैसे तीनच हजार आहे बँकेमध्ये आता
हा ना तरी पण काढून आणायचे हजार दोन हजार रुपये
नाही आता जायचंय साड्यांची शॉपिंग करायला हो साड्या घ्यायला जायचंय मग ज नाही हो बंद झाली ते किती दिवसाचे
ते आता परत काहीतरी म्हणत होते ना संधी महिलांसाठी
नाही नाही आता ना ज्यांच चुकलेलं होतं ना त्यांच्यासाठी ती संधी ज्यांना पैसे बंदच झालेलं आहे ना त्यांनी त्याच्यात पडायचंच नाही असं सांगितलंय
हा का मला आ तर त्याच्याच मी बाकीचेवढे आले होते हा म
जमीन नाही पाहिजे ना ना आवर त्याला
मोठेे फक्त गट झाले आमच्यात
हा का
हा बाकी सगळ तिझे काहीच नाही नाव नाही गावा नाही तिच्यां ते काही चरी नाही याचा विषय झाला होता अ एटचा
हा हा हां
त्याच्यामुळे मग
पर्यंत हा ना त्यांच काय साठव आहे होऊन जाईल का एवढं
साठणे पण तथं काय तर दिसतय असं नाही का का बरं काहीतरी आहे त्याचं
ह
हम्म
पण एका घरातल्या एवढ्या पण नकोय वाटत असं पण काहीतरी
ते वेगवेगळं आहे ना पण सगळ्यांच असं असं काहीतरी पण मग एक एक कट करून टाकले
तुमचं पण मै हे एकच असेल ना रेशन कार्ड मग ते एकच असी माग चालू होतं बाहि तस मग काय माहिती
नाही आता माझं माझ्या मम्मीचं आणि काकूचं चालू आहे आमचं तिघींचं आणि चार नंबरच काकूच तर नाही चालणार ते सर असल्यामु
हा हा
तच्या मचं नाही पण माझ्या अकाउंट ला आहे आठ हजार रुपये पण मम्मी मग ती काढून आण मग मी टाकते.
हम्म. तसं करा मग काहीतरी तुम्ही.
नाही तर मग
पण मग याला तसं कुठं काय असं काही? नाही नाही पण असे तसे काही नियम नाहीचे हेना या ॲपला.
नेम नाहीच आहे, पण मग आपण बँकेचा नंबर देतो ना ओ. त्यांच्याकडे जात होतो वरती असं म्हणतय.
हा का?
हम्म. असा विषय. मावशू आणि काही टेनशू नको की आमचे एवढे माझ्या बँकेत पण भरपूर पैसे म्हणा माझ्या.
हा. मी
हम्म.
प्रमाशल सांगले म्हणलं का आम आजी लोकांसहित म्हणले तुझ्या घरी म काही जर फ्रॉड प्रकार जर झाला?
ह्या.
तर तुझ्या दाजी लोकांला घेऊन म्हणला आम्ही तिकडं तुझ्या घरी म्हटलं मोर्चा
अहं अहं.
नितू मामीन मी बोलत होते ना म्हणलं शरद दाजी, मदन दाजी तुझ्या घरी येऊ म्हणला आम्ही. म्हणे चाललं बिंदास या म्हण तशी वेळच नाही येणार ती म्हणे
म्हण माझ्या आता तीन हजार रुपये झाले म्हणे
हा का? तिचं तर भरपूर वर्षापासून करती ना ती एक वर्षापासून करती वाटतं ना.
टाईम च नाही भेटत म्हणे आधी आली होती तेव्हा दोन हजार रुपये कमवून घेतले मी. नंतर परत आता आणि ते जेव्हा ते याचं हे राहील ना ते ऐकून लिहायचं तर ती तुला विचारा तुम्ही तिने काहीतरी ना अ याच्या याच्याने चाट जीपिटी केलंय हा.
जीपीटी का पीपीटी काय काहीतरी आहे ते. आहे ना. प्रत्येकाच्या फोन म्हणजे राहता वाटत ओ ते?
हम्म हम्म.
कती आपे काही? हा. नीतू मामी बोलली मला. म्हण तुम्ही ये करा म्हणा कम्प्लीट पुढच्या टास्कला करू म्हणा आपण बरोबर.
हा.
तिचं नीत टिटूनच करून दिलं वाटतं.
हा टिटूनच करून दिलं वाटत म्हटले म मला फोन करा
ते कॉल.
हो हो चालेल.